हॅलो हा बोला की.
मग आणि काय.
काय नाही बघा आता जेवण आवलय. आता जेवायचं हा. सगळे आता दिदी हाय माहिती बसल्या
लॉलीपॉप आणायला जावा तुम्ही लॉलीपॉप आणा जावा जावा
मिस्टर गेल्या कामावर
हा
आणि- सासू काय आणि आ चार्ज झाल्या ना हाय -बसल्या
बरं आहे का
हाय बराय आता मध्ये बरं नव्हतं ना आता हाय वाटतंय बरं सगळं आवरलं घरातलं आणि तेच म्हटलं दिदी आहे हम् हम् तुमचं काय चाललय मग
आल बघ आवरलंच
हा हा हम्
बाजार आहे बाजार एक जायचंय सहा वाजता आहे मुलग्याना चप्पल इथ आल्यावर
हा हा हा
नवीन आणायचे बूट चप्पल बाजारात म साध नसतंय
आज बाजार असतो
हा हा
संध्याकाळी असतोय सहाच्या पुढ भरतोय निवांत
हा ह निवांत जायचं तर का?
हा स्वयंपाक ते आवरायचं आधी.
हा
आणि जायचं.
नाही ते ये जा करायला.
ते नाय गेल्यावर माळव. पण जरा रेट असतात ना.
होय ते सुरुवातीला जरा भाव असतोय त्यासनी. मग ग्राहक कमी आले की त्यांनी हाय हेना स्वस्त. तू जरा तूच मी बी तशीच करतो जर हे केला की मग कमी करवत काल तुमचा फोन येऊन गेलता हॅलो हॅलो
हॅलो रे रेंज नायक तुम्हाला
हॅलो
हा बोला की
हाला
तर बसून खा बस खाली मामान तू खावा जावा हा बोलाकी ण हा बोला कि मुलगा हो
हम्म